का बर कट केला होता हो?
बर बर करा. वाया गेले तर.
हा ते रेंजचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्या मुळ. हो हो
बाकी काय म्हणता मग आणखी? आराध्याचा अभ्यास कसा चालू आहे मग? काय म्हणता? तुम्ही रेंज मध्ये आला तर लई बर होईल..
अग रेंज रेंज मधचे आहे.
हा तुमचा आवाज खूप गुततोय आहो. हो ना.
म्हणल तू बँक शाखेचा करणार होती ना.
अ बघू आता मी बोलली सरांना रिक्वेस्ट केली आता.
कोणाकडं
रिक्वेस्ट म्हटलं म्हणजे मी बोलली आता सरांना बघू म्हटलं. आता मला पण म्हणजे जाता नी येना ना ते पंचायत समिती जाणच होई ना हो.
जायचं झाली.
हो ना, नाही जायचं तर आहे म्हणा, बघू म्हटलं आता. हो.
. तुला
आ काय म्हणल्या?
तेव्हा घरीच होते मला, तेव्हा चांगलं होतं म्हणून.
नाही ना, तेव्हा ते सॅलरी पण देत नव्हत्या आता थोडं वाढवलं म्हणता पण मंग आता काय माहिती काय कसं करता ते देता कि नाही देता आता. . नाही माजी वाडा नाही काय म्हणता देइ म्हटलं अर कोणाचं?
ते जे बॅगस आहे किती .
ते अनिल व
क ना बारगं आहे बारगं.
हा अनिलच येतो.
हां.
कुदे हम्म, हो का?
तरीला आपण दहा बारा रूपय
हो का? तुमचा आवाजच गुंततोय, खूप आवाज गुंततोय अहो.
बरं मी का असं पण बोलत्या खरं मी.
आ तुम्ही मला ना आता थोड्या वेळानी करा मंग. मंग ना तुम्ही रेंज पण मध्ये असाल आणि इथं ना पुरी पण उभं आहे. आवाज पण येत नाही व्यवस्थित मी तुम्हाला मिस कॉल मारते लागल तर. होव.